हॅलो! ना. हा काय नाही आज कॉलेज का नाही आली?
आलो नाय अगं काम होतं घरतं जरा.
गेलतो की कॉलेज ह ते प्रोजेक्ट तेन लय काय काय सांगाल तिथ बई
तेचचं काय - काय सांगाल ते तेचं सांग.
ए- आयचं तेना का नाय प्रोजेक्ट म्हणजे सर काय म्हणाल करलंय. हे हाय का तुम्हाला आत्ता लगेच आउटपुट मिळणार आहे का लय काय काय बडबडयले ते.
हा हां हां, मग आणि आपल्या प्रोजेक्टचे त्यांनी काय सांगितले असं करा तसं करा.
तसलं काय नाही सांगितलेत फक्त नावं द्या म्हणून सांगितलंत.
कधीपर्यंत द्यायचं आहे ते नावं?
हय नावं दया चालूचं आहे मला त्या पोरी म्हणाले त तर मुस्लिमाच्या माहिते काय. त्या सांगाल त्या दे म्हणून.
होय मग एक एकिकटी करायचंय का या ग्रुपन.
एक एकटीस - एक एकटीचं करायचंय.
ह बरं - बरं मग तू कुठल्या विषयी निवडल्यास?
त्या हिंदी मी हिंदी करावले म्हणाले वेब पेज.
हा चालते की. तुला आपलं माहित आहे ना? के हां हां हां, मग चार पाच चालत नाही?
हां काय? लागंल की बाळ दोनशे-तीनशे पेजेस कर णारे असतात, आणि आपल्याला साध्या दोन सात पेजेस होत नाहीत.
होय बघाय पाहिजे आपण करून ते. आणि सरांना सगळं एक्सप्लेन करायचं आहे नव्ह?
ते एक्सप्लेन करायचं आणि त्यांनी काय विचारतील तेच आणी म्हणजे सगळं हे करायचं.
होय म्हणजे त्यांनी आपल्याला पहिला क्वेश्चन आन्सर करणार.
क्वेश्चन आन्सर ते करणार ए आय एम एल वर पहिला वायवा सगळी होणार.
हां.
त्यानंतर ना हे होणार अ काय ते आपल्या म्हणजे प्रोजेक्ट वरती क्वेश्चन तेन विचारणार. मग आउटपुट विचारणार कसं येलय येतंय का येतंय तेन असले विचारतात.
हां हां हां मग पहिला त्यांना सगळं सांगायचं आणि मग करून घ्या द्यायचंय होय!
करून दाखवायचं आपण, आपला लॅपटॉप घेऊन.
मग करून दाखवाय पाहिजे की गं लवकर!
बा असं आहे आणि शहाण्यांनो या का काय ते कॉलेजला. का सांग! सर काय सांगालता माहीत आहे काय तुम्ही म्हणजे जे कायम दररोज असतात नव्हे काय त्यांनाच आम्ही कायतर म्हणजे असं हे करणार आणि पी सी नाहीयेत बाळ मेन बंद पडल्यात आज मलाच नव्हतीत.
असं कसं काय बंद पडाल्यात?
मी एकटीच आलतो आणि पाठीमागच्याना काय ते सी पी यू नाही माऊस नाही. असल आहे आणि ते ओपन आज शिकवल्यात गं ते. माय एस पी ल तेन हां अनिकेत सरांचं लेक्चर झालं आज. डाऊनलोड तेन करायच शिकवल्यात ते तर बघाय नको डोक्याला ताप
होय! ते फाईल तेन घ्यायच आहे नव्हे इन्स्टॉल करून?
हां तेच. की सगळ इनस्टॉल करून फाईल घेतलो जार फाईल आणि ते लई काय काय होतं बाई ते सगळं इन्स्टॉल केलं झॅम सर्व्हर आणि माय ऑनस्केलची जेवढी फोल्डर आहेत ते डिलीट करायचं अस तेन होतं.
अवघड आहे काय मग?
अवघड नाही सोड सोप्पच आहे. खर त्यात जर माय स्क्विल असलं तर ते आणि पुन्हा एरर दाखवतोय आणि पुन्हा इन्स्टॉल करून आणि हे करायचं.
अ उद्या सर सांगतील उद्या?
सांगतील की सांगतील आज सांग आणि काय ते पुस आपल्या जागेवर सगळी पोरं बसल्यात. सगळी स्वतःच्या स्वतः पी सी म्हणजे हे पकडल्यात आणि आमच्या पुढ पोरीनी पकडल्यात. फक्त दोन उरलेले तिथं एका ठिकाणी मी बसलो ती म्हणालती माझी मैत्रीण बसणार आहे मी म्हणलं आल्यात का म्हणलं ती मग गप बसली. आणि तेवढ्यात सर आला, लई काय विचारली नाही तिनं मला.
मग लॅब वन ला हायसा काय टू ला?
वन ला टू ला नाही आहे टू ला नाही बसवत.
मग इकडचे पिसी चालू नसलं तर इकडं बसवत नाहीत.
काय माहिती बाई तेच म्हणालोय म्हणून दररोज येवूया असं म्हणालोय.
सानिका, स्नेहल आलती का नाही? अगं मग तेनी कुठं बसत्यात ते बघायचं होतं गं कारण मागच्या वेळी बसलेलीत ना तेनी आत.
व्हय व्हय तेनी आत बसल्यालीत.
तू पण काय, हा तेच सांगालोय रेग्युलर या.
हा आणि सोमवारी टेस्टला काय येत नसलं तरी बसा. काय आहे, कुठल्या हेच्यावर युनिट वन
हा युनीट वन वर आहे डॉट नेटची.
हा हा हा चालतयं किती क्वेश्चन देणार आहेत, किती मार्कच आहे?
सांगाय नाहीत फक्त हाय मंगळवारी होणार हुती सोमवारी होणार आहे म्हणून सांगितल्यात. आज कोणता वार आहे?
हा हा हा आज कोणता वार आहे? आज वार बुधवार आहे, उद्या गुरुवार आणि युनिफॉर्म पण घालाय सांगितल्यात ना?
ते होय युनिफॉर्म घालायचं, मोबाईल वापरायचं नाही. आय कार्ड कंपल्सरी पाहिजे.
हूं ते आणि कवा दिल्यात लेक्चर?
काय परवा दिवशीच दिल्यात म्हणं.
हा हा हा कुठं प्रॅक्टिकलला घेतलेली तवा.
हा आम्ही गेलतो वडापाव खायला वर्षी मी.
हा हा तवा दिल्यात व्हयं.
हूं
काय बघितलीत काय तुम्हांला इकडं तिकडं फिरतेलं.
हा हा हा काही नाही उद्यापासून येतो मी.
या आणि टिपे पण काल मला फोन केलती बडबडालती लय काय काय? काय काय विचारालती?
हा हा हा मग त्यांचा प्रोजेक्टच त्यांना सांगितलासा एक एक
तुला सांगितलं की काल तेच सांगितलं.
मग काय म्हणलीत?
हा हा हा म्हणलीत.
अगं बाई! असं म्हणली असलं की.
ते नाही वर्षीसोबत बडबडलेली परवा. तुमच्यासोबत करायचं म्हणली ती पहिला आईया केली काय आणि मागनं म्हणली. अ तुमच्या सोबत करूया कि.
हा हा हा त्यांना काय नाही सोड त्यांनी करून पण घेतील.
बस की तेनी असं लई हे आहेत गं मला काय हे नाही.
व्हंय टिपे लई जरा लॉजिक आहे.
व्हय, व्हय ते मात्र खरं आहे. नची क्लास गीताया का त आम एक्सपिरयन्स येतंग कुठ काय? केल्यावर त्यामुळे तीला एक्सपिरियन्स आहे.
वय आणि ती सगळ्यांना शिकवती तिला सगळं जास्त माहित पण आहे पीसी मधलं.
हा तीच की ते मात्र खरा आहे.
होय.
मला वाट या मला अवघड आहे ये.
होय अवघड आहे जरा. खरं आता काय करायचं तू कशावर करण्यायची टेक्नॉलॉजी आहे.
धुतले सोड. अ, मी. ते याचवर करणार टेक्नॉलॉजी वर करणार.
त्यात काय काय येत गं कॉन्टॅक्ट, अबाउट
आणि काय असेल ते चार्ट मध्ये टाकलेलं सगळ येते. कॉपी पेस्ट च मारत बसलेल होम पेज येतंय. ते न असं सगळ येत आहे.
मग काय नाही सोड बघूया आपण त्याच्यावर च जरा बघून करूया म्हणजे त्याचा टाप बघूया.
काकेश्वर.
हम्म.
आणि काय मग?
काय नाही बाई तेच आलं नव्हतं विचारायचं होतं. ह ह. मग आणि काय लिहून दिले. लेक्चर ते कुठलं झाले.
दरसरांचं आणि चेतन पाटील सरांच झालंय. हो.
हा हा. मग काय नाही, मला फोटो सेंड कर. आणि युनिट संपलेत का नाहीत?
श
कुठलं? आणि जुबेर सरांचं.
लांच पण आता सेकंड चालू होणार आहे, त्यांच लास्ट पॉइंट काय तर राहिलाय. इंजेक्शन अस कायतर.
हा आणि अनिकेत सरांचं.
सारंच. पण काय अनिकेत सरांच पण होत आलंय मनबाई युनिट.
झाले ना सगळं कंप्लीट.
नाही नाही काय व्हायचं वाटलं का जरा काय तर व्हायला वाटलं पॉईंट.
तू हे मारणार आहेस का प्रिंटा?
ता
आपल्याला ह्याच्यावर सेंड केल्यात त्याच्या,, क्लासरूम वर. मग त्याच्या पुुचंच नेन गेस स्कुडिपचा कुडचा
होय.
मग तुला कळणार कसं गं ते पीडीएफ मधलं,, कुठं हाय हे कुठं हाय.
न नाही काय ह कर ना शुगर सर पण टेस्ट घेणार आहेत. त्यांच्यी आणि एक आठवड्यांनं.
अरे बाबा आता नुसता टेस्टच घ्याल्यात वाटतं. ते उत्कर्षा मॅडमनं चांगलं केल्या. ह
काय का
अभ्यास करून याला पाहिजे, मग सोमवारी का केलीस? अगं मंगळवारी टेस्ट घेणार होतीत, सोमवारी का केली असं.
अगं तवा मंगळवारी सर
मंगळवारी बुधवार घेतील क नाही आपल्याला टाइम भेटला असता अभ्यास करायला. त्याच्यावर पण आहेत हण ते हो वा मग काय यायलाच पायजे. हा त हो जायला पहिजे की,,, किती मार्काची घेणार तरी पण?
आत्ता काय सांगाय नाय सर किती मार्काची घेणार आहेत ते.
क क्वेश्चन तर जास्त असतील की,, त्यातले इम्पॉर्टंट असलेल पाठव मला. तुझ्याकडं हाय काय? हां.
ते त्यांना आय एम पी म्हणजे त्यांनी क नाही शिकतानाच सांगितलय.
हा ते एक हाय आणि परत हे पण अडवटेज आणी डिसएडवटेज हा हा हा अडव्हनटेजेस पण कराय सांगितलेली कशाच तर होय, म्हणजे असं सांगितललेलं की पेपरला सगळ्यच अडव्हटेजस डिसॲडव्हनटज करायंच. काय नाही लिहता आलं तर तेच लिहून यायचं,, फक्त तितल अऍडव्हांटेज डिअडव्हांटज काढवाच. आणि लीहून यायचं पॅरग्राफ मध्ये, म्हणजे दोन तरी मार्क देत्यात, पास होत नसलं तर पास तर हुईल,, हे मग कुठ दिसु? हा हा होय.
हा, मला पाठव ते कुठल डिसडव्हन्टेजेस ते म्हणालतीस.
म्हणजे सगळ्याच पॉईंट गं,, आता सगळ्या पॉईंटला हायच की एडव्हटेज डिसअडव्हनटेज. हा मग ते सगळ्याचच. जर समज त्यातला आपण एक पॉईंट तर नाही आला लिहायला,, तर डिसएडव डव्हटेजेस तेवढं लक्षत राहतय की.
वय ते काय सोप्प असतय. ह हा हा असं करायचय वय.
हा दोन मार्क तर मिळत्यात. ते नाही का? मॅथ्स ला करत्यात बघ. सूत्र तेवढं लेऊन यायचं.
हा
तस आपण थेट लिवलय. हुं. खर अभ्यास करायला पाहिजे. होय होय करतो गे. आता थर डी परवा गेलतो शुक्रवारी.
हा कस काय गेलतिस म्हणायच मधनच.
अ काम पण